हॅलो, हा. हा बाई गेला ना एक कॉल असाच व्यस्त.
हो का? मला फोन चालू होता ना.
हा.
काय करत्याय.
काय नाही चाललंय हे काय पाऊस काय म्हणतोय.
बरं आहे. बरं आहे.
बरं आहे का? हा, हा. आमच्या गावाला काल धरून लई पाऊस चालू आहे.
हा का? वातावरण तिकड पाऊस
लय पाऊस चालूये. प्रमाणाच्या बाहेर पाऊस चालूये.
हम्म, हम्म आमच्याकडे नाहीये एवढा.
मी केव्हा पासून फोन करते. काल पण दोन तीन कॉल माझा कॉलाच असचं व्यस्त गेला ना मग.
हा ना काल आहे ना फोन चालू हो ते एका माझ्या वनिताचा आला नंतर दिदी
हा ना मी वनिताला म्हणले आग केव्हा ची गेलीय योगिता बाहेर फोन करते पण ती काही उचलूच नाही राहिली बाई असं काय करावं म्हणले असं. त्याला म्हणले पहिला फोन लाव ग तु आधी.
आता ना डीमार्ट ला गेलो होत तिकडून आलो खरेदी केली थोडी पोरांची शाळेतली आणि घरातली मग इतक्यात आले.
ह, ह, ह, ह. डी मार्ट काही स्वस्त पडत का?
हा स्वस्त राहत. थोडस, धान्य मुलांच्या शाळेतल्या मुलांच्या वस्तू. एकदम स्वस्त राहत्या. हम्म. ह तेच चालली होती खरेदी.
हा ना?
हम्म, बाकी?
बाकी काही नाही काय रोजचच रुटिंग आपलं.
हा, हा, हा.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
हा असं.
धुणं वाळत घातलाय पावसा मधी सार परत ओल होऊन गेलंय. सगळं पाऊस कवाचा चालू एवढा प्रमाणाच्या बाहेर कपडे काढायला टाईम नाही
हा ना पाऊसच खूप आहे. आमच्याकडे नाही एवढा भुरभुर होती पण आता बऱ्यापैकी उघडलाय
हा ना नाही रे पाऊस चालू होता मळ्यात जायचं होत तर मळ्यातल कॅन्सल झालं जायच पावसामुळ
पावसामुळे हम्म नाशिकला पाऊसच दिसतोय
नाही मी ना इकडे घरी आले आज हम्म जायचंय संध्याकाळी ते सकाळीच जाईल आ सकाळीच सासर
ह् काय नाही म्हणजेग शाळा घर सुट्टी आम्हाला मुला मुलांना पण आम्हाला पण मग आता उद्या चालूदीवटी सुरू
हा ते तर आहेच आता ड्युटीच पुरेच काय चाललंय
दिदीच मन मस्त आहे दीदीच काय टेन्शन नाही पुरती
बजत
फिरणं खाणं काम करणं दुसरं काय त्यांना तेवढंच
ढज देघातखाकाय ना पोर असले काय
हा तिचे ना पोरल आणिचे ना दोन्ही बी त्या मोठ्याला पण पाहिजे एवढं काही कळत नाही हम्म छोटेचे
हा ना नाही नाही ते नाही नाही जा साहे
मोठ जातो ना पण मग एक पर्यंत घरी येऊन लागत आहे त्याच्यामुळे मग थोडस
ह हा नस्त असस्त
करून जातो ल
ह नान पोरा अस काले ना पोरा असले का म्हणजे कस ल ओवायटो करायतो
आमच्या तर शाळेतले ले डेंजिरे
सायेतले बाई तुम्ही पोर तुम्ही सांभाळ जाण ते पोर गतीिमान झाला तर म्हणते भाई तू कशी सांभाळते कोरोला एवढ पोर्वत घ त्या्या म ते म आता काय काय? वा त्यांना तरी कुणी सांभाळावा.
हा मग एक मंत म टीचर शू लाग लागली एकाला डबा खुलून द्यायचा यात मगत टी व्ही चालू करा
का एव आता पोरांचं काय आता हा हे सांभाळूनच घेतलं पाहिजे ना हम्म
आणि पोरांचा ते बाई शाळेमध्ये एक मुलगी आहे ना आता जाताना मी तिला गाडीवर घेऊन जाते येताना घेऊन येते
हा हा हा
लगेच ट बर का मला
हा
कुठेही भेटो बागेेत दर्शनाला जावं कुठे पण दिसते ना लगे जोरात आवाज येईल वर्गात आल्या आल्या पण पहिले आपल्याकडे येईल बस
हा हाण त्याच्या साहित तसच नाही
हो आणि त्याचे मुलं भार हुशार येत. नाही ते मुलंला ऍक्टिव आहे तिचे पाहिजेच आत्ता खरं पोरमग हुशारच पाहिजे मग पहिल्यासारखं काही राहिलं नाही आता
हा.
मुलां
हा ना बाकी स विचारलं ग कोणाला ते य तुपाच विचारलं.
हा विचारलं.
हा.
ती म्हण उद्या विचारून सांगते.
हा हा हा.
हा ना.
अ मग तेच मंग ना वनिता मला म्हणे. तिला सांग का तिचे शाबुदाणे द्यायचे आहे ना मला झाला बर बाई शाबुदाणे द्यायचे मग म्हण मी शाबुदाणे घ्यायला येते म्हजे येतो आम्ही दोघी जणी गाडीवर म्हणले मी उद्या परवा असं.
हम्म हम्म हम्म.
परवा कड हा पाऊस तू आल्यावं या म्हण मग मी ना शेवगा तेन घेऊन देते तिकडं घरी ना. कस झालं.
तिला तेच म्हंटलं मिळालं कोणी तर ठीक नाही तर तुझ्या साबुदाणा आणायच तसच मग माझ.
हा मग काय म्हणल या मग तो ती म्हण सांग विचारते तिला
हम्म.
जास्त
घरामध्ये न कधीच नाहीचे लागत ना सगळंच.
हा हा हा हा मग लागत.
घरात असल्या का वाया कुठं जातं.
नाही ना जाता
हम.
तर गार वारा सुटल पाऊस चालू
भरपूर आमच्याकड आता हवा सुटली.
हा ना हं हं. तेस ते या पोराला बर आहे ना ते माग ऍक्सीडेन्ट झाला होता काय झालं त्याच
बरं आहे. बरं आहे ना आता हम्म.
हा वनिता सांगत होती तस पायाच कूट लागल होत.
हाताच्या लागेल होत बऱ्यापैकी बरा आहे आता
हा ना हा कोणी हा ना ते तर आहेचे
अन कुड काही जमला का नाई.
नाही ना अजून तसं नाही काही
नाही ना.
नाही नाही.
हं हं.
जमलं वगैरे पाहू तरी पण मग असलं चांगलं तर
हा म काय? त्या दिवशी, नाही नाही अजून त्याचे पाहू आता दिवाळी झाल्याव
हम्. हम्. हम.
हम, त्या दिशी भगुरला लग्नाला यायला होत्या का दोघीबी
हा. हा.
हा, ना.
बायांनी सांगेल होत बाई, निम्या रस्त्यात आलो दुपारून आम्ही लग्न लागलं गाडीला किक मारून तिनी परत फोन केला.
हा, ते सांगत होती मला म्हण आम्ही निघून आलो होतो. पण तिन परत फोन केला, म्हण परत रिटर्न हा रिटन आलो म्हणा आम्ही
योगीताच्या पोरीच्या लग्नात मी नवरी काढून देवस्तो होते म्हणे.
हा मग बरोबर आहे ना मग त्याच्या मुंळ, मग आता काय हम्म, सायेमा
भरपूर बाया नव्हत्या
हा, ना, आ आम्हालाय करेल फण पी तू जाईन ना मी नाही जायचं लग्नाला
म.
येऊनच नाही
बरं झालं नाही आलो.
हा, इकड अस ते ते आलेच असते इकडं वंदर वाडले ज अस ना आणि आले जास्त येत लग्नाला पण मग आता तिकडे होतं ना, दुकानावर कोणी नव्हतं
हम्.
मग त्याच्यामुळे आलंच नाही लग्नाला आम्ही.
बरं झालं, ते किती लांब बाई
हा, काय लाम नाही आम्हाला जवळ हे. ते ना आमच्या आ वंद रोडला काय पंधरा मिनिटाचा रस्ता आहे.
हा.
हा, पधरा मिनिटाचा रस्ता फक्त आमच गाव वजरवाडी हा तुम्हाला हा पिंपरी हून बनला.
हम्.
तर मग आम्हाला काय दहा पंधरा मिनटाचा रस्ता
शिवाय गाडीवरचा प्रवास आमच्या दोघींचा
हा.
एवढं लांब गाडीवर आलो ना
हा, गाडीवर गाडी त्याच्यामुळे हा हॅलो गाडीवर हा, त्याच्याच मुळे मग गाडीवर आलो. मोठ्या गाडत नाही काय वाटत जास्त हा, ना. हा, हा लांबत भरपूर लांब, आम्हाला इथून जवळ आहे. कामाच काय हे, आमच्या गावचे लग्न हा, आमच्या गावचे लग्न सगळे तिच राह त्याच तला राहते जिजाऊ आणि सुमन
हा, का.
हा, जवळ आहे ना, आम्हाला आता आमच्या पुढच लग्न होतं ना जाऊला
हम्म. हम्म. हम्म.
लॉन्झछान आहे.
हा.
लॉन्स चांगले नाव ठेवायचा सारखं काही नाही.
हअ.
घिऊन यायला आठ वाजले होते.
मी तुम्ही पण आठ वाजता आले.
नाही नाही. आम्ही साडेपाच ला घरात होतो.
हा का हा हा.
लाडू ते पुऱ्या करां ज्या खाल्ल्याने लगेच गाडीवर बसलो. हम्म तिला म्हटलं चाललू आता आम्ही गाडीवरती
हा ते आववरता आववरता मी स्टँ द एक तर पाच साडेपाच वाजे कलावचन झा गर्दी होती. हा निघा निघाान निघा निघाण लगे त्यांचे जा. वाढून जाते.
चारज वाढतो.
हा लगेच आर्ज वाढतो त्या घंटी व लगेच दोन तीन तीन झाली का म्हणलंगे चार वाढून जातो. बसं.
लग्न बरं झालं.
हा बर झाले लग्न काय बरेच होणार होते लग्नात
हा ह. काहीज एवढी परजय नव्हती तोंडावानी
हा ना.
तंडा पाई ते डी परजन होती नाही नाही.
हम्.
ह्या तर अंगणवाडीच्या दोन चडजणी नव्हत्या. हम्म.
चांगलं असल तर मण चांगलं सांगायच येतच नसत तर काय? हा म का? बरं चालेल चालेल मग आता झाले दहा मिनटं
हो हो चालेल.
बरं.